हॅलो हा हम्म काय नाही बा बसलोय नि मत बोरी यायला यायची वाडावत बसलोय.
अगं तुला विचारायचं होतं ते संध्याकाळी आम्हाला चिकन बिर्याणी करायची होती. तू करतास की नाही घरी मला त्याची जरा रेसिपी सांगशील का?
हा हा सांगते त हो. किती किलोची करणार एक किलोची ह अर्धा किलोची सांगू एक किलो चिकन घ्यायचं.
हा.
हा म्हणजे असं मोठे मोठे पीस घ्यायचे जरा म्हणजे बिर्याणीमध्ये ते चांगले लागतात. ह लहान एवढे छान लागत नाहीत मोठे मोठे्या घरात म्हणजे असं ते हे होते ना मी खातना कसं मोठं पिझ्ा असलं की छान वाटतात ना जरा
होय हो हो.
दोन्ही मिक्स घ्यायचं अस हाडाचं पण आणि अस मऊ असं दोन्ही मिक्स घ्यायचं.
ह.
दही त्या चिकन मॅरिनेट करण्यासाठी त्याला दही पाहिजे. दही आलं लसून मिरचीची पेस्ट धने. धने पूड जिरेपूड एक एक टेबल स्पून घ्यायचं. लाल तिखट आणि बिर्याणी मसाला आपला तेल
हा ज काे आहे ना कुठ?
मी सुहाणाचा वापरते असं कुठला पण वापरते जास्ती करून मी सुहाणाचाच वापरते. हम्म हम्म हे सगळत चालतय चालतय कुठला? मग ते मॅगनेट करायचं एक संध्याकाळी करणास सकाळी मॅगिनेट करून ठेवायचे ते सगळं एक सारख जीव करून ठेवायचं म्हणजे जेवढ मॅगनेट करल तेढं ते चांगलं लागते आपल्याला
ांगला
हा. ते झाल्या मग भात भात पण करायला लागते आपल्याला बिर्याणी साठी पांढरा भात करून घ्यायला लागत. मग त्याला त उजू न वापरायचा असं मोठ ा मोठा असते नाही तो जुना जुना असला क नाही जास्त फुलतोय ना.
हो का हां हां हां.
हा तो वापरा तो घ्यायचा आपण आणि
हा ह.
आधी अर्धा त व्हायचा. म्हणजे जास्त जास्त फुलक व्यवस्थित आता पण आपण जेवढा तांदूळ घेण्याच ते दुपकट पाणी तापवायला ठेवायचं गरम करायला
हां हां.
हॅलो.
हा बिलकीील
हॅलो हा दुप्पट पाणी घ्यायचं गरम करायला
हां हां.
अ त्यामध्ये लवंग दालचीन तमालपतरी मीरेदा वेल् वेलची तू वेलची असे ना आपली ती ते सगळं ते गरम मसाल्यामध्ये गरम मसाला आहे की नाही तो खडा मसाला तो पाण्यामध्ये टाकायचा. उक उकळी आल्यानंतर आणि त्यामध्ये जर लिंबू पिळायच आणि तेल घालायचं लिंबू मुळ प पांढरा शुभ्र तांदूळ होते ब हां भाताचा हां आणि तेला तेल घातल्यामुळे असं तो भात सुट्टा होतोय ना. तेल घालायला विसरायचं नाही, तेल स्किप करायचं नाही दुसरं कायतर स्किप केलं तर चालतय पण तेल हां
पाळणा आहे.
पाण्यातच घालायचं आहे. पाण्याला चांगली उकळी आली कि मग तो तांदूळ आपण भिजत ठेवलेला असतोय कने ते पाणी नितळुन तो सगळा त्यात घालायचा आणि तो भात कनी सत्तर ते ऐंशी टक्के फक्त शिजवून घ्यायचा जास्त शिजवायचं नाही. कारण ते आपण बिर्याणीचा थर लावणार आहे ना त्यामध्ये पण आपण शिजून घेणार असतोय.
हां त्यामुळ सत्तर ते ऐंशीच टक्के शिजवायच लई शिकवायचां नाही. जास्त शिजवला कनी तो मोडतो ना. मग ते असं व्यवस्थित मिसळत नाही आपली बिर्याणी बचका वगैरे होण्याची शक्यता असते. हां अस घिचकाव होणार ना मग त्या मग सत्तर त्या ऐंशी टक्के तेच शिजवुन घ्यायचा मग आता ग्रेव्ही करून घ्यायची. त्या हेला बिर्याणीला थर लावण्या साठी चिकनचे मग एक किलोला, दीड दीड, पावणे दोन किलो कांदा घालायचा बारीक चिरून
एक किलो ला, दीड किलो
हां दीड किलो म्हणजे आपल्याला ती ग्रेव्ही जरा जास्त पाहिजे ना.
आणि मग तुम्ही, का -कांदा तळायचा नाही.
हा तळतोय की, त्यो पण कांदा तळतोय ते एकदम बारीक अ तळायला पण, आणि खायला कुणाला पहिजेल असल तर. आपल्या ह्याच्या नुसार अर्धा किलो तरी, तळून घ्यायचा ना. तो कांदा बारीक आपण खायला कसा बारीक चिरतोय ना तसा चिरून ते तेलामध्ये तळून घ्यायचा चांगला, असं सोनेरी करपूस असं ते होई पर्यंत तळून घ्यायचा तो आणि त्याच तेलामध्ये कनय उब एक किलो कांदा चिरलेला असेल तो, बारीक एकदम चॉपर न चिरून घ्यायचा. आणि तो कांदा त्यात घालायचा, चांगला परतून घ्यायचा. त्यामध्ये टोमॅटो पण एकदम बारीक चिरून अर्धा किलो त्या अशा कमी जरी घातला तरी चालतो, टोमॅटो हा. हा ते तांबूस कलर झाल्यानंतर कनय कांदा त्यामध्ये टोमॅटो घालायचा, तो चांगला परतून घ्यायचा. त्यामध्ये आणि पुन्हा कांदा अ आलं, लसूण, मिरचीची पेस्ट घालायची धनेपूड, जिरेपूड, कसुरी मेथी.
म्हणजे जे आपण जीर ह्याच्यात घातलेलं
ते ते घालायचं ह पुदिना पण, घालायचा बघा पुदीना विसरलेली सांगायला. पुदीना पण घालायचा, जराशी पान पुदीना पण लय पण घालायच नाही तेजा लय उग्र वास येतोय. मला तर काय आवडतच नाही मी घालत नाही, पण एक एकदा, एकएकदा घालतोय एक एकदा तर नाही मला ते वा- वास सहण होत नाही, म्हणून मी घालतच नाही ते. कधी तर घालते कोणतं पण, गेस्ट वगैरे येणार असलं तरच घालते. दे नाही तर, घरात करणार घालतच नाही. वास लय घाण मला आवडतच नाही, ते वास हा असं होतय. मला आवडतच ते वास ते पुदीना पण घालायचा आणि चांगलं ह म्हणजे आपण ते मॅगनेट केलेलं असेल ना, चिकन
हा हा.
ते त्यात घालायचं आणि चांगलं हलवून घ्यायचं
हा हां हां
हा त्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं बर मग म्हणजे जरात सुगंध वास चांगला येते ना
वास चांगला येतोय
हा आणि लई पाणी घालायचं नाही ते पा तेल असे ना आपण मॅगने केलेलं ते जरा पाणी घालून जरा खळबायचं त्यात पाणी वतायचं लयी पाणी घालायच म्हणजे वा शित आपण ते दही वगैरे लावलेले असते ना त्याला पाणी सुटते त्या पाण्यामध्ये ते चिकन शिजते बरोरर पण वव घालून घ्यायच त्याना पण आणि भाताला पण मी व्यवसथ्तित झालायचं
हा मग भात पहिला करायचं काय
हा भात पहिला करून घ्यायचा मग त्या हा घ्यायचा तो सत्तर टक्के शिजून घेतल्यानंतर का नाही ते पाणी सगळं काढायचं आणि चाळणीमध्ये ठेवायचा अस मोकळा कराय
हा हा हा ते तळायलाच ठेवायचा.
ते हित होते ना सगळा मोकळा होते सुटता सुटता मागून हम् मग आता थर लावायचं म्हणल्यावर आता मोठ पातीला घ्यायच, खाली पूर्ण बडाला पूर्ण पातेल्याला तेल नाही तर तूप लावायचं
हां हां
तूप लावून घेतल्यानंतर खाली तमालपत्री तमालपत्रीचा थर घ्यायचा पहिला खाली म्हणजे ते चिटकुणे भात म्हणून करकुणे वगैरे म्हणून
हा हा हा हां तमालपत्र सगळं लावायचे खाली होय
हा मग त्याच्यावर आपल्या
हं ह
पांढरालेला असतो ना तो घालायच तो घातल्यानंतर कनी तेजवर आपण चिकनच हे केलंय ग्रेवी घालायची
ग्रेवी हा हा
त्याच्यावर मग त्याच्यावर कांदा त्याच्यावर आप
हा हा
आपल्याला ते कमी जास्त बघून कमी जास्त बघून ते
बरोबर आहे
एक दोन थर केले तरी चालतात तीन थर केले तरी चालतात ते मी दोनच थर करते म्हणजे ते ग्रेवी म्हणजे असं मऊ होते ना भात
बरोबर आहे की ग्रेवही मुळे भिजल्यासारखं होणार
हा भिजल्यासारखं होतय मग पहिला पांढरा भ घातल्यानंतर त्याच्यावर ते मसाल्याच आपण चिकनच केलेलं ते घालायचं मग त्याचा जर असा कांदा आपण तळून घेतलेला काजू तळून घ्यायचे कोथिंबीर वगैर वड अस त्याच्यानंतर आणि वरण पांढरा भात घालायचा त्याच्यावर परत अस फ्राय कांदा काजू कोथिंबीर अस डेकोरेशन थंड घालायच आणि दुधामध्ये कानी चार ते पाच केसर केसर असत ना आपलं
हा केशर
हॅलो ते ते घालायचं आणि त्याच दूध करून घ्यायचं ते केसर घालून त्याच दूध तयार होते ना मग ते पिवळसर कलर येतय ना हा ते ते वर्ण घालायचं त्याच्यावर भातावर हा भातावर घालायचं म्हणजे कलर आहे ना ले पण आपण कलर खाणं चांगलं नाही ना शरीराला म्हणून आपण आपला आपलं ओरिजिनल करून घ थोडासा घालायचा आपला आणि एादा वेळेस वाटला तर आपल्याला केसरी घालवटलं केसरी पिवळा घालवटला पिवळा अस आपल्या आवडीील फुला कलर घालू वाटला तरच लायचा हा मग ते झा ते सगळं थोड लावून झाल्यानंतर कणी गॅस तपवा गॅस गरम करायचं गॅस वर तवा ठेवायचा मोठा असा आणि तोला गरम करून घ्यायचा गरम कर. झाल्यानंतर आपलं ते बिर्याणीच खर लावलेलं भांड आहे ना. ते त्याच्यावर ठेवायचं ते त्याच्यावर ठेवल्यानंतर क नाही. अ धुरी द्यायची आपण कोळश्याची. मग बिर्याणीला देण्यासाठी एका वाटीमध्ये. क दुसऱ्या गॅस वर क कोळसा गरम करून घ्यायचा. आणि तो को वाईट घ्यायचा. तो वाटीने त्या बिणी आपण लावल्या ना बिणे भांड त्यामध्ये ठेवायचं आणि त्याच्यावर. तुपाची म्हज तेलाची अशी तेल फटाय मणज असं धूर य. जास्त मग त्याच्या एक पॅक बंदय ठेवायच म्हणेात. बक. तेस पंचस मिनिट बिर्याणी ठेवायची मग होत. छान लागतं डिझान मग तयारी होत आप.
हो.
आधी मध्ये अजिबात उघडायचं नाही म्हणजे झा पण म्हणजे ते. अ पंधरा वीस मिनिटं चालते की बारीक.
चालते का हा हा ह ह हम्म आणि त्याच्याबरोबर मार. का वगैरे.
हा रस्सा आपला रस्सा पाहिला अस तर रस्सा कुणाला आवडतोय कुणाला तसच बिर्याणी खो वाटते. त्या म्हज आपले असे हे होलसरच होते ना. हा रायट चालतो रायट चालतो. बिर्याणी रस्सा खायला लिंबू कांदा. हा आमच्या सगळ्यांना आवडत आवदीना खात्या सगळ खूप खू. करून बघा आणि सांगा मला.
तो तुला करून सांगते की फोन करून होय होय होय चालतय चालत. युग ह.
हा हा हा चालते ठीक आहे.
हा.
हा.